हॅलो हॅलो कायं करूं राहिली तुं लावलां कायं मले तुं लावलां कायं मले होम मामा आहे की नाहीं हां कि नाहीं जेवणांच्या पहिले मंग मी करूं पाहिलं आं मी कंट करूं राहीले ते पनं कडूं होईल ती पणं जमलं म्हणते ते नाहीं
ऑडिओ कॉल आंला फोन आंला तीच्यांवर
आंला कि नाहीं कां गोमाश्यां तुंचं आहे हॅलो हॅलो जेवणं झालायं कायं
हॅलो ताई बोलं
होयं कांहीं नाहीं जेवणं झालं कायं कायंची भाजी केली
हांव झालं नां
कायंची भाजी केली हांव कायं
हां
हो कां तुंला ढोकळ्याची रेसिपी येते कायं मलां सांग बरं
हे कायं पहिले बेसन घ्यायचं हो बेसन घ्यायचं अं त्यांत बेकिंगचं
पसे
हॅलो
हॅलो अनुष्यट घेऊंन घ हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो